हॅलो.
हॅलो.
फोन केलता?
काय नाही, बघावं म्हण
काय नाही, झोपलेलो
ह हा हा हा, हे तुला दोन दिवस झालं फोन नाही. बघूया, करूया.
मी पण जरा कामा काल जरा बाहेर गेलतो सकाळी. केस कापून सकाळी, केस कापायला गेलतो, तिथंन बारशाला गेलो. तिथंन घरात आलो. ती पप्पांना आणायला गेलो, काल बाहेरच दिवस सगळा गेला मा त्याला पण फोन करा
माझं पण तसंच झालय, माझं पण घरात काम होती जरा. सकाळ गडबड तेच. ह ह